हॅलो
हॅलो हा बोला की काय म्हणतय हो येतोय येतो आवाज
काय नाही तुमचं काय चाललंय
काही नाही आता वाट बघतीय पाऊस पुरते घरी जायची वाट बघती आता पाऊस जरा थांबायची
अच्छा अच्छा अच्छा काय नाही तेच म्हंटलं आता जरा टास्क वगैरे कंप्लीट करू या करू म्हंटल फोन तर तर इंटरने नेट विषयीच बोलू आपण
ह काय म्हणलं
इंटरनेट इंटरनेट विषयच बोलू आपण फायदे किंवा मग त्या त्याच नुकसान किंवा काय कि इंटरनेट पासून का किती आपल्याला उपयोग होतो किंवा त्याचा दुरुपयग कसा करतात लोक
हो तर काय आहेच ना आणि हली तर आता इंटरनेटशिवाय
हम्म हम्म हम्म हम्म मग तेच झालेलं आहे ना इंटरनेट मात म्हणजे बघ काय झालं ते मोबाईल किंवा आता मोबाईल जर आपला शंभर टेक इंटरनेट खाली मोबाईल तर को वापरू शकत नाही त्याच्यामध्ये आपल्याला एक नेट पॅक किंवा ाटा पॅक का टाकायला लागणार मग
असं कोणीच मिळणार नाही की ज्यांच्याकडे फोन आहे पण ते इंटरनेटशिवाय वापर त नाही मोबाईल आहे आणि इंटरनेट नाही अस कोणीच मिळणार नाही
हा मत्स ना आता कसं आहे कि पूर्वी बघा ते पत्र वगैरे पाठवायचे मग ते लोकांना असं एक्साइटमेंट राहायची की बाबा काय निरोप येणार किंवा सगळे कसे काही नाही सगळ्यांची तब्येत कशी काही नाही आपल्याला तू लागायच त्या गोष्टीचं कि सगळ्यांचं हे विचारपूस करायची किंवा काही नाही का आता कसं झालं की आप कोणाशी बू शकतो किंवा कनेक्ट होऊ शकतो मग तेवढ ते जेव राहिले मेकांमध्ये नाही का
हम्म हम्म फक्त फायदा म्हणजे कस आहे पूर्वी कसं होत तर जर विदेशात वगैरे कोणी गेलं तर त्यांचा काहीच संपर्क म्हणजे फक्त फोनवर आता कसं इंटरनेटमुळे आपण पाहू शकतो त्यांच्याशी समोरासमोर बोलल्यासारखं म्हणजे हे एक वेग वेगळं चांगलं हे आहे
हो नाही पत्र व्यवहाराच जेव्हा हे होतं का होतं आता मी पण आता त्याच पिरियड मध म्हणजे एवढ पण एवढ पण जे चालूत ह मग हा पत्र व्यवहार वगरे रा मझ
रायची लहानपणी म्हणजे आपण कसं भावन वगैरे हा पत्रांवरच बोलायचं हम्म
मग ते मावशीचं पत्र ते डाक हो पत्र ते म्हणत ते पोस्ट म्हण आले कस आहे म कि बा हे लो लोहार कुठे राहतात असं काही नाही आपलं नाव विचारयचेघ मग अ आमच्या घरापर्यंत सोडलं मग ए एक्स
अ सगळ्यात मोठी सिस्टर आहे ती वा अस वाचता येते अ ती अ करोना हेल हॅलो! तर असं ती जेव्हा हो हो हो. ती जेव्हा वाचायची ना तर एकसाइट मेंट सगळं आजुबाजूला बसून सगळं ऐकायची की कसे काय नाही, काय काय लिहिलंय सगळं नाय. नाय का म इथून लगेच पत्र आणायचं दुसर दोन रुपयाचा, एक रुपयाच जे भेटायचे ते. मग ते लिहून हो ते आपण लिहायचं. त्याच्यामध्ये मम्मी सांगयची किंवा पप्पा सांगयची काय? काय लिहायचं तसं लिहून मग ते परत पाठवायचं म्हणजे ते एकमेकांचं हे विचारायला नाही का, एक माणूस की पडते त्या एकदम
हच्यात आणि कसं व्हायचं? पूर्वी हा ते तर आहेचं, आणि पूर्वी कसं आपण राखी वगैरे भावाला पाठवायचो. आणि रा राखी बरोबर एक छान पैकी पत्र लिहिलेलं असायचं, भावाचं भावाला आता कसं ब हा व्हॉट्सअप वर राखी ढिगभर मेसेज मिळतात नेट वरती तोच डाउनलोड करायचा, आणि पाठवायचा राखी पाठवली तर ती नुसतीचं त्याच्याबरोबर काय मेसेज नाही काय नाय. काय नाही पत्र नाही.
नाही म आता बघा ते राखच जरी आपण ते शुभेच्छा देतो. ह ना मग ते बघाल पण आत. आणि तेवढ जी वाचण्याची एक स्टेटमेंट राहती ती पण कमी झालेली ये ब एवढे सर मेसेज एवढं कोण वाचाल वाचत बसणार मग एखादा मेसेज वाचलं तर वाचलंय असं झालेलं ये. ह ना आ पक्कासाठी नम्र पण आहे ते आ आपण कुठे गेलो समजा एखाद फॅमिली फंक्शन काही राहिलं तर आपण एक वेळ जाऊन तो भावंड, आई, वडील हे ते सगळ्या गोष्टी नाही का नातेवाईक वगैरे जमतो. मग जा आता आपण एकमेकांशी बोलण्याऐवजी, आपण त्या मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आपला.
बरीच जण आता किती वेळा तर मुलं पण बघितली ना मुलं? बईल दाखवता आणि तसेच खायला घालतात, म्हंजे किती चुकीची गोष्ट आहे? मुलांना इतकी सवय झाली ए ते युट्यूब लावायच बघत बसायचं हे लावायच इंस्टा लावायचं बघत फेसबुक बघत बसायच म्हणजे ते रीलस आणि तेच बघत बसायचं.
ते पण हाये. ते छोट्या- छोटया मुलांना आता कळतं, की कसं काय चालू करायचं? म्हणजे ते आपल्याला माहि ती नव्हतं, तेव्हा बटनांचा मोबाईल सुद्धा चालवता येत नव्हता. आता तुम्ही स्क्रीन टच ची एवढं- एवढ पोरांना, जरी मोबाईल दिला, तरी तो तुम्हाला असं, स्क्रोल करून दाखवेल वरती कसं जायचं. अ खाली कसं यायचं ग हे त्याचा एक फायदा खूप म्हणजे असं बघ असं बरोबर. नाही, आता कुठे एखादा मुलगा हरवला, तर आपण कसं, लगेच समजा तो फोटो त्याचा लगेच - स व्हायरल करून ठेव, ते मुलाचे आई वडील पण सापडून जातात, आसं झालेलं ए पूर्वी म्हंजे
नाही आणि कस होतं? मोबाईल हा हा. आपल्याला कसं आता मोबाईलमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम. हो. जीपीएस ट्रॅकर वगैरे असतो. आता हल्ली कस असतं? मोबाईल मुलांशी आणि पॅरेंन्टसशी कनेक्ट केला जातो, त्यामुळे मुलगा कुठए हे पॅरेट्सच्या मोबाइलवर
ते नाही बघा, आता एखाद्या तुम्ही यात्रेत गेले किंवा नाही यात्रेत गेले काही झाला म त्याचे पाय एकमेका पालक एकमेकांपासून हरवले किंवा मुलगा कुठे हरवला लोकं काय करतात? लगेच कुठलाही काय आन तो रडत बसला मग, त्याचा लगेच फोटो काढणार तेच त्या च नाव वगेरे, त्याच ड्रेस चा कलर अ टाक ते शेअर करणार एकमेकांना म्हणजे उ त्वरित तो मुलगा सापडला ना, मागच्या वेळेस बघा एक दहावीचा मुलगा धुळ्या साईडची गोष्टए ही दहावीचा मुलगाचं सका सायकल सहा वाजता क्लास वरून अ क्लासला जायाला नाही घरातून. क्लासच्या निघाला. आता दोन दिवस झाले तो घरी रिटर्न नाही येते, मघ त्याची आई रडून रडून झाली पार. नाही का, आणि अ नंतर इकडे इकडं कम्प्लेन कर तिकडं कम्प्लेन कर म काही नाही पण म त्याचा जाँब फोटो वगैरे सायकल दिसते, त्याच्या सायकलचा फोटो म काय घालून गेलेला, तो कसा दिसतो काय दिसतो त्याचं ते वर्णन केल लोगांनी इतका शेअर केला होता, तो फोटो तो मुलगा कुठ ते ते उज्जैन ला गेलेला, सायकल वर अ फ्रेंन्ड्स फ्रेंड सोबत उज्जैनला गेलेल्या तर ते इतक्या शहर केल्या त्याच्या तर तिकडचे लोक तिकडनं बघितलं असेल हाच मुलगा आहे की ते काय लोकांनी तिथून इथपर्यंत घरा पर्यंत आणलं म्हणजे बासं तो आता तेनी घरात सांगितलं कि नाही तेच्या घरा प पालक जे हे ना ते रडून-रडून पूर्ण त्याच्या मम्मीचं पूर्ण हे झालेली की बाबा कुठे किडनॅप तर नाही झाला, किंवा काही नाही पण म तो शेवटी घरापर्यंत व्यवस्थित पोहोचला, इंटरनेट मुळेच. हं. म ते म्हणजे इतकं दोन, तीन दिवस कंटिन्यू हे चालायचं त्याचं लाइव्ह चं होता, त्याच्या मम्मीनं व्हिडिओ टाकलेला की बाबा कुठं असणार किंवा वर मुलाला घेवून गेलंत.
लगेच पाठवा हा म्हणजे ते फास्ट मध्येच हे होतं ना व्हायरल झाला व्हिडिओ
तो मुलगा घरी आला असं कि बा मार वगैरे असं काही, आता तेना कसं एक मुलगा आपला घरी आला, तेच महत्वाचं होतयं ना. ते असह्य झालंय. हा मग तेच पण मग चूकी आपली पण असते ना किती लाड पुरवायचे किंवा किती त्यांचा हट्ट पुरवायचा हे आपल्यावर असतं. ना काही गोष्टी तेच म आता एकुलतं एक असतं म्हणजे गावा कडे कसं काही ठिकाणी की बाबा, एकुलता एक मग त्याच्या सगळ्याच गोष्टी हट्ट पूर्ण करायचे ते करायचं. गावाकडेच नाही सिटीमध्ये
नाही माझं कसं म्हणये हट्ट पूर्ण करा सगळं करा, पण निदान मुलांना तेवढी समज दिलीच चं पाहिजे कि तु कुठंही गेलास, काय गेलास तर तु सांगून जायचं. तुझे हट्ट तुला तुझी इच्छा पुर्ण केल्या जातात याचा अर्थ असा नाही की, हा तुला पाहिजे ते करायची मुभा आहे असा अर्थ होत नाही, हे त्याला समजून दिलं पाहिजे. असं पाहिजे बऱ्याच पॅरेंट्सना कस वाटत मला जे नाही मिळालं हा हा मग म्हणजे पॅरेंटसना असं वाटतं ना. मला नाही मिळालं तुला मिळालं पाहिजे बाबा.
तो लहान असतो, म ती गोष्ट मा एक समजदार हम्म. बरोबर बरोबर मग तेच या कस काही मुलांना मग हा या गोष्टी मग आता कसं ते मोबाईल बघतात, एकमेकांचा किंवा काही नाही त्याचीच नक्कल करायला बघतात. आताचे कि ज्यानी बाबा हे घेतलं तर मला पण हेच पाहिजे, या गोष्टी काय त्याच्यामुळे पण प्रसार होतो ना.
हो आणि बघतात ना, चला ऍडव्हेंचर कर बघू जाऊयात एकटं जाऊन येऊयात. फिरून बऊयात असं होतं
सगळ्या गोष्ट म्हजे आता ठीक आहे चांगल्या गोष्टी पण पण म काही आताची मुलं आहे ना खूप हो वाईट परिणाम आता ते पब्जी वगैरे काही गेम नाहीघाला बघा
त्यान तरर किती मुलांना वेळतलं होतं गेमनी त्या ऑनलाईन ऑनलाईन गेम खेळत बसायचे ते
पब्जी जो गेम ना इतका ऍडिक्टेड करतो पोरांना स्वतः कि तो कोणी आवाज जर दिला तर त्याच लक्ष सुद्धा त्याच्याकडे जात नाही डिकटड होत म
नाही नाही रा हो हो हो नाही तर लहान मुलं सुद्धा कार्टून साध बघताना सुद्धा वेड्यासारखी बघत बसते
हम्म हम तेच ना आहे चांगल्या गोष्टी पण मग वाईट पण गोष्टी खूप त्याच्यात घेण्यासारख नाही का लोक काय ते चांगलं उपयोग करायच सोडून त्या जास् एक तर फ्रॉड करता किंवा बँकिंगचे फ्रॉड सर् असत बघा ते
हो हो हो असतात का मुलांना समजत नाहीत ह गोष्टी बिंदास त्याच्यात वापरले जातात आणि अडकू शकतात ना मुलं
झालेलं ते आणि ते गेम निघाले काही ऑनलाईन गेम निघाले पैशांचे त्याच्यामुळे पण किती लोकांच नुकसान झालं किंवा् ते मुला टा सुसाईड करतात हे ते
किती मुलांना समज नाही हे आणि ह्याच्यात पालकांना पण समजलं पाहिजे
हम्म हम् ह तेच ना म्हणजे कसं आता मुलगा दी पास झाला की घे बाबा मोबाईल तू पाच झाला खूप मोठ तु काम केलं पूर्वी पूर्वी मारून जा सडून की दावी पास कर किंवा मारझोड करायची कि सगळ्या गोष्टी कराय हा मग तेच झालंय आता म्हणजे बारावी पाच झाले किंवा ले बाबा तू कायरीवड जिम कोणाला आहेगे मोबाईल किवा ही ग गाडी आ अस तान चालेल मणा आपला वेळ झालाय हा चालेल बोलू चांग मसं वाटलं तुमच्याशी बोलून
मला पण